हॅलो. हो येतोय ना येतोय ना,
मी कुठं होतो ते
ते डायबिटीजच मधुमेहाच, ती अमेझॉन वर भेटते पावडर ती
हम् घे ना ही घे नाहीतर तिकडे चंद जाऊन ये ती पण आयुर्वेदिक मस्त आहे, नस बघते ती
ओके, अच्छा नाडी बघून असे खूप डॉक्टर आता काय आयुर्वे
मग आणि तिथं का जास्त चार्जेस नाय आठशे रुपये काय तरी महिन्याचं आय
ओके फक्त त्यांच्याकडे हे नाही ना काय त्याला बोलतात, नंबर लागणं मोठी गोष्ट ते
नाही नंबर लागतो रे, सकाळी त्यांची दहाचे दहा ते बारा असते टायमिंग
अच्छा! दोनच तास
हा दोनच तास आणि ते पण आठवड्यातून अरे खूप गर्दी असते. एक वास वासता म्हणजे एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत चालू असतं. सकाळी आलेली माणसं एवढी लाईन असते.
मग लाईन आपल्याला सकाळी लवकर आठलाच लावाव लागत असेल जाऊन
नाही असं काय नई, दहा वाजता गेलास तरी तुला लाईन मिळेल, एका तासात मिळेल होऊन जायच
अच्छा अच्छा!
तुझा दिवस जाइल जाणारी गोष्ट वेगळी
हू हू हू हुहू
खाडाच कराव लागेल.
हा दिवस त जाणारच
आ कारण संडे आ पण, हा पण संडेला नसते ती आणि तिचे हा आणि आठवड्यातून पण तीन दिवसच असते तीन काय चा चार दिवस, तो पण सेम टायमिंग दहा ते बारा
अच्छा अच्छा! दहा ते बारा, ते बारा मुसे बोलण्या पुरत आहे की त्यांचं एवढे
हा हा कस्टमर तर ते म्हणजे हा ते चालूच असत म्हणून ते टायमिंग थोडा ठेवला त्यांनी नाही तर दिवसभर ठेवला तर ते लोक घरीच जाणार नाई म, आसाय म्हणून त्यांनी दिवस पण तीन चार ठेवलेत आठवड्यातले
खूप जुने असतील मग वयस्कर असती एकदम त्या
हा तेच बरं वयस्कर आईत पन्नास साठ वर्षाच्या आहेत त्या आणि त्यची आता मुलगी आता ट्रेनिंग घेते त्यांच्याकडे हिथेच
अच्छा! ते पण आयुर्वेदिक
ती पण आयुर्वेदिकच बघ.
बर ये
ना मला मला म्हणजे मला गुण आलाय, बाकी काय
हा येतो ना उप आयु चा गुण येतो.
तोन झाला होता.
अच्छा!
इथे ऑफिसला जॉईन च व्हायच्या आधी, थोआसा अम्म ऑपरेशन केल्याशिवाय निघणार नव्हता, पण ती बोलली ती बोलली की तू औष चालू ठेव वर्षभर मी तुझा स्टोन काढून टाकते, मग गेला माझा
अच्छा!
किती एम एम ये? चौदा एम एम होता.
बापरे! एवढा मोठा होता.
म अजून पण असेल माझ्या मोबाईल मध्ये फोटो, काढून ठेवला असे पीप
हम्म कसा निघाला पण मग
निघतो तो
अच्छा अच्छा
असं सोसू नाय काय नाय आपोआप निघतो अलगत निघतो. तेवढं ती तिचा औषधाची पावर होती ना.
हम्म बरोबर बरोबर. नाय आयुर्वेदामध्ये आहे ताकद फक्त माणसाने ते केलं पाहिजे. आळस नाई केला पाहिजे हो. अशे किती जण येत आयुर्वेदावरती चालू ठेवल्या म्हण त्यांच्या गोळ्या पण हळूहळू बंद झाल्या. डॉक्टरच्या गोळ्या प बंद झाल्या.
ना हो.
म्हजे ते कन्सिस्टन्सी ठेवत नाय त्याच्यामुळ ते त्रास होतो मग त्यांना परत.
ह हो ते तर आहेच.
आता माझ्या मेवण्याच म तसं झालं ना त्यां जेव्हा त्यांना डायबिटीस झाला.
हम्म.
त्यांनी पहिले तर ऐकलं नाय कोणाच नाय गोळ्या नको गोळ्या नक को गोळ्या त्रासदायक असतात प तेव्हा खूप होता तेव्हा त्यांन खायाय पाहिजे होता पहिलं स्टा टिंगला गोळ्या खऊ कमी आणायचा मग आयुर्वेद चालू करायं. त्यांनी पहिल्यांदा आयुर्वेदिक चालू केलं तर ते आयुर्वेदिक नाई पण त्यांना फरक पडला.
हम्म.
ते सातत्य नाही ठेवलं कधी घेणार कधी नाही घेणार मग च गोड खाणार चॉकलेट खाणार शरबत पिणार मग तो जो वाट ला मग त्यांना गोळ्यानेच त्याला कमी करावा लागला तो.
हम्म ह ह ह.
तर आयुर्वेद चालू करतात करतो करतो बोलतात पण कर क कधी करतय कधी नाय करत. स नाय पाहिजे आयुर्वेद चाू केलं कि औषध कि कंटिन्यू असलं पाहिजे आयुर्वेदिक.
बरोबर अरे मी काय बोलतो आपला एक जे कॉल आहेत ते. अ जास्त जास्त किती दहा मिनिट असतं ना आणि कमीत कमी किती असतो?
ते आपल्यावरती तुझ्याकड कट कस कर कधीही करू शकतोस तुला वाटलं नाई मला बोलायचंय
बरोबर ओके म्हणजे असं मी बायकोला बायको च्या इन्स्टॉल कर तो आणि कधी कॉल लावायचा तर मध्ये बाय बोलून कट करतोना.
हो हो हो हो करू शकतो ना. करू शकतो करू शकतो.
ठीक हाय बाकी.
बस चाललंय व्यवस्थित.
फक्त आपल्या ऑफिस मध कोण अ आपल्या ऑफिस मध कोणा सांगू नकोस एवढं कर.
नाय नाय नाय नाय.
हम्म. आपण कसतरी अ जेवायला काय माझ साधं जेवण होत आज. मी आजा माणूस ना माझं सधं जेवण बाकी त्यांच नॉन्हेज होतं सगळ्यांच.
अच्छा. मग तू वास घेऊन खाल्ला असशील. हॅलो. हॅलो. हॅलो हा आवाज येतो काय?
हा तुमही ख तुमही लोक खाता कि नाय नॉनव्हेज?
हो खातो खातो ना.
ओके.
हम्म अंडर असतं जास्तं.
हम्म हम्म.
चिकन मटम फार क्वचित् घेतलं मी
आता हा कॉल तू केला की मी केला रे
हा एक मिनट थांब. मी केल्यात पहिला तू केला होतास हा पहिला तू केला होता.
हा.
मग मी केलात.
हा.
म परत तू केला वाटतंय ना हा वाटतेय हा तिसरा कॉल आहे.
ओके.
नाही नाही दुसरा आहे वाटतं.
दुसरा आहे नाही रे तिसरा आहे.
हा मग पहिला तू केला मग मी केला मग परत तू केलास.
ओके ओके.
हम्म.
ठीक आहे आता माझ्या बायकोचा फोन येत होता आता म्हणून वाटतं आवाज गेला. इकडे जायचं आवरून
ओके ओके झाले अजून तीन चार मिनिटं
हम्म किती मिनिटं बाकी आहे आता चार मिनिटं आहेत अजून ना.
ब तीनं तीनं
हम्म. ओके.
मग सकाळीं किती वास्ता निघतो तू बरं.
सकाळी मी निघतो रे आठ सव्वा आठला निघतो मी
अच्छा आठ सवा आठ ला. मग स्टेशनला ईव्ह पर्यन्त पावणे नऊ वाजतात.
स्टेशनला येई पर्यंत ना पाहुणे नऊ कधी कधी लवकर पण निघा लागते तिथे ते लाईन पण असते ना खूप स मंडे ला लवकर निघावं लागतं. पाव्हणे आठ ला ते लाईन खूप असतें आमच्याकडे रिक्षांची
पाव्हणे आठला.
हम्म.
बाप हय.
हे भाऊ आणि वरतून दोघांना शाळेत सोडावं लागते न मला. आता तर एकाला सोडावं लागतंय. पहिलं तर दोघां दुसऱ्यांना पणं सोडा लागतं होते.
अच्छा.
आता एकाचा टाईम चेंज झालाय आहे.
हम ओके ओके.
पणं एकाचा तोंच आहे नऊ वाजता
पहिलें तुझें पप्पा सोडायचे ना आता ते नाही सोडत ना.
नाही ते नाही सोडात आता ते पहिले सोडायचे आणय आणायला जायचे पहिलें. सोडायचं मीच.
तब्येत कशी आहे आता?
कोणाची?
पाप्पांची.
मस्त एकदम.
आणि आईची?
ठणठणीत एकदम.
ओके
तुझे बाबा काय म्हणतात?
हो ते आहेत व्यवस्थित.
त्याच्यातून माझ्या चालूये गोळ्या की बंद झाल्या?
चालू गोळ्या चालूच य त्यांना ते किडनीचा त्रास येत त्या गोळ्या चालूच आहेत.
हम्म हम् हम्म हम्
त्याचा तरी आता बर्‍यापैकी खूप फरक पडलाय तो स्पेशलिस्टच आहे ना ती तिकडे जातो फक्त आणि एजड लोकांचाच ट्रीटमेंट करतो.
हम्म हम्म हम्
त्या मुळे त्यांना त्रास नाही होणार किडनी वरती लोड नाही होणार अशा गोळ्या असतात त्याच्या. तो फक्त नेफ्रॉलॉजिस्ट किडनी आणि हार्ट स्पेशालिस्ट आहे.
हम्म हम् ह्
चांगला आहे द तो डॉक्टर पण चांगला आहे डोंबिवलीचा. तू जातोस ना डोंबोलीला डोंबिवली वेस्टलाच आहे.
ओके, तुम्ही तुमच्या आई बरोबर डोंबिलीला राहतात का?
राहात होते रे पहिला म्हणून तिकड बघितलं होतं.
आता कुठ राहतात अंबरनाथ?
आता तिकडे पलावा साईड ला आले आता पण त्यांना जवळच बऱ्यापैकी जवळ आहे पहिले ठाण्या ठाण्यावरून लांब होताना त्यामुळे ते लोक हो
ओके मग ते घर विकला की?
नाही रे भाड्यानेच होतं ना ते पण.
ओके ओके.
हम्म तिथून सोडून म ठाण्यामध्ये आले होते मग ठाण्यामधून तर परत तिकडे पलावाला गेले.
ओके, तू मोबाईल वरुण मला कॉल लावलास कि सिस्टम वरून?
मोबाईल वरून सिस्टम वर नाही चालत मोबाईल वर चालतं.
ओके ओके.
हो
म्हणजे मोबाईल व पाहिजेच मोबाईल ना
काय काय मोबाईल आणि चांगलं इंटरनेट कनेक्शन पाहिजे नेटवर्क चांगलं पाहिजे.
आता आपलं एवढं बोलत आपण आपला कनेक्शन चांगलाय. हम्म क्लियर आवज येतोय.
आवाज तर एकदम क्लिअर येतोय.
हम ह. संपेल आता थोडा वेळान. म उद्या ऑफिस मधे भेटूया. मग डायरेक्ट आता अपलोड होईल ना कि आपल्याला काय करावं लागत?
काय नाही कट करायचं फक्त दहा मिनिटं होऊन झाली की कट कर.
बाकी काय करू नको ना डायरेक्ट, ऐप्लिकेशन मधून बाहेर येऊ ना? डायरेक्ट ऑटोमॅटिक ते होणार ना? ओके ओके चालेल चालेल.
चालेल चालेल चल मग काळजी.... काळजी घ्या म्हटलं. हॅलो...
हा हा काळजी घे ओके बाय बाय चला बाय गुड नाईट.